तोय का? हा बोला. काही नाही बाई मजेत
काय हा का, काही नाही ते पोरीचं लग्न आहे ना हो.
हा.
ते जमलय तर मगं तुम्हाला म्हटलं का तेवढं कोणी पार्लरवाली असल तर बघा ना जरा चांगली, मेकअप करणारी.
अ बरं आहे ना, दोन चार आहे ना. तुम्हाला प, पहिले तिच्या सोबत जाऊन भेटावं लागल.
हां, आहे का? मग त्यांना बोलवून घेशील का तुमच्या घरी?
नाही त्यांच्या पार्लरला जावं लागेल आपल्याला. एवढ्या बिझी असतात त्या, कोणाच्या घरी कशाला येतील.
करून बोलावून घ्या ना
नाही येणार त्या.
अहो ती समोरची ताई त्यांची बी पोरगी पार्लरचं करते म्हणे, तिला विचारून पाह ना.
हा पण समोर जाऊन भेटावं लागतं.
हां का?
हां
नाही म्हटलं तुमच्या ओळखीने थोडसं काही हे केलं असत तर विचारावं म्हटलं तुम्हाला.
मला तिथं बघू, देईल ती करून
हां.
पण समोर जाऊन भेटून येऊ.
हा तीन- चार मेकअप हे त्या पोरींचे, तिचं लग्न आहे ना आता.
हा हा.
पुढच्या महिन्यामध्ये, तर मग त्याच्यासाठी बघू म्हटलं ते ठरवून घेऊ म्हटलं. सगळंच करायचंय, फेशियल पासून तर मेहंदीपर्यंत सगळं करायचंय तिचं, काय ते मेनी केेअर पेडी केेअर काय काय म्हणत ना?
हा हा हा.
ते पण करायचं त्या पोरीला.
बरं.
म ते पोरगी करल का ती बाई करल मंग.
अ नाही ती बाई करल ना. पोरगी करन पोरीचा काही विषय नाही आहे पण जर तुम्हाला डायरेक्ट पार्लरवाली कडून करायच असल तर ती बी करा.
हा का मग किती पैसे गेले होता इथे?
पहि ते मग पन्नास साठ हजार रुपये घेतात ते सादे मेकअप .
नाही हो बाई दहा एक हजार रुपया मध्ये करताना हो ताई.
नाही हो एवढं कोण स्वस्त नाही आता महाग झाला सगळं. तुम्हाला मेहंदीवाले बी वेगळे लागन. तेवढा तेवढा आहे मग तिला सांगा की दोन-दोन हजार रुपयेचे एक एक मेकअप करून दे.
नाही ओ बाई एवढं नाही घेणार हो ती जास्त नको. कमी बघा मला विचारावं लागल घरी आणि मग मी तुम्हाला तसं सांग ते तो असं तुम्ही विचारून तर घ्या.
ठीक आहे.
हा तेच म्हणलं तुम्हाला सांगू ते कपडे-बिपडे पण घ्यायचे आम्हाला ते तो बी पत्ता सांगा ओ ताई कुठं आहे चांगले.
बरं बरं.
हां. आणि इकडं कुठं गावाकडे म्हणे दुसऱ्या लय भारी-भारी काठाचं साड्या भेट तात म्हणे.
हा हा एक फेमस गाव आहे ते तिथं भेटता.
हा का लय भारी साड्या राहता म्हणे तिथ काठाच्या. असं म्हणजे मोठं असं शोरूम राह तं म्हणे तिथ लई भारी-भारी राहतं म्हणे.
हा.
तिथ पण घ्यायच्या म्हणे साड्या आणि सेल लागल्यावर तर अजून स्वस्त देतात म्हणे ते लोकं.
हा का देतात ना पावसाळ्यात देता.
देता का पण किती तारखेला लागणार आहे ते आता?
काय माहिती बाई.
हा का म मोबाईल ला ऍड येती म्हणे त्याची. त्याच्यावर बघायचं आणि जायचं म्हणे अशी या गल्लीतल्या बायका म्हणत होत्या बाई ती थे जाऊन बघा म्हणे ताई खूप असतं म्हणे चांगलं चांगलं वस् तू म्हणे तिथं साड्या लय भारी-भारी राहता बाई.
मग जाऊन पाहू ना एवढं काय त्यात.
हा येशाल का तुम्ही आमच्या बरोबर?
येऊ ना.
तुमच्या पोरीला बी सांगा मांगते पार्लरच बी आपण त्या बाईशी बोलून घेऊ आणि ते साड्यांचा बी बघून घेऊ अजून काय घ्याव लागेल का?
अंगठी बिंगटी घेतली का?
अंगठी नाही घ्यायची ना मंग ती कुठं घ्यावा?
सोनाराच्या दुकानात.
तुमचं आहे का ओळखीचं कोणी खात्रीशीर?
ओळखीचा असून तो काही भाव थोडी कमी करणार आहे जो भाव असेल तोच देणार.
कमी करायच नाही पण ते खात्रीशीर पाहिल बाई आपल्याला नाही तर काय लोक काय काहींना लई फसवता बाई.
नाही नाही त्यांच्याकडून पक्क बिल घ्यायचा ना. कशाला हे कर-
हम्म बरं मग तुम्ही या एखाद दिवशी मग आपण जाऊ आणि ते हे पण करून घेऊ पण ती मेहंदीच म्हणे त्याच्यावर नवरदेव नवरी पाहिजेल गणपती पाहिजेल अशे ते काय म्हणता ना हत्ती बित्ती चालतात ते घोड्या याच्यावर पाहिजेल म्हणे मेहंदीवर. असं बी काढता का ते चित्र?
हा काढता.
हा का बया असं चित्र बी काढता का ते हातावर? येतो का पण त्यांना असं एवढं सगळं?
मग येत ना.
हा का बघा बाई मग ते बघून घ्या सगळं तसच तिला सांगून द्या, आणि काय म्हणते काही नाही, आणि ओढणी बिडणी तिच्याकडेच का सगळी?
हो नाही ओ.
मग त्या नवरीचा साज कोण दिल तो?
ते वेगळं सगळं वेगळं वेगळं घ्यावं लागतं.
का बर ती बाई दिल ना त्या पैशामध्ये?
नाही नाही नाही हारचे पैसे वेगळे राहात
नाही ना ओ विचारून पहा तूम्ही,
आ ओ आमच्या इथे लग्न झालंय आम्हाला माहितीय.
हा का मग वेगळे म्हटल्यावर ते तर लई वीस पंचवीस हजार रुपये घेतील मग ते.
तुम्ही हॅलो तू कट केला वाटत? नाही झालं तो कट झालं नाही नाही,
चालू आहे का, हा अह विचारून घ्या किती पैसे लागतात ते?
बरं बरं ठीक आहे चालेल विचारून घेतो.
हा मग तेच म्हणलं काय असेल ते बघून घ्या कमी थोडंसं करायला लावा तिला तुमच्या ओळखीने
बरं बर विचारावं लागेल.
हम्म येशाल का मंग माझ्या बरोबर उद्या परवा?
हा येईल न.
उद्या माझी भाऊज येतिये
हे हा
आणि मोठा भाऊ येतोय आणि तेच दोन पोरं आणि भाऊ दोन नंबरचा असे सहा सात लोक येतायत.
अच्छा अच्छा मग होईल ना.
हा मग आपण सगळे जाऊ
जाऊ की,
हा मग तेच म्हणलं तुम्हाला पण सांगून देऊ म्हणलं तुम्हाला पण माहिती हे. मग तो जिथं म्हणाल तिथं जाऊ आपण आणि ते अक्षदा. करून द्याेत होतत की, छोटे-छोटे पुड्या.
विकत बी भेटतात ना.
तुमच्या ओळखी ज्या असेल तर त्यांना, सांगून द्या तेवढं. ते पण द्या म्हणा, ओ नाही ओ बाई. शंभर-एक नाही, हजार पाहिजेल आहेत तेे पुडे छोटे.
म दुकानात पाच रुपये पुडी काहीतरी आहे, घेऊन या, नाही, एवढे महाग. मग काय, फुकट थोडी कोणी देणारे.
फोकटचं थोडी बनवून राहिली मी ते, काय एक-एक दीड-दीड रुपयाला दोन-दोन, चार-चार राहतात म्हणे. ते अशे पाकिटांमध्ये राहता व ते, पाहिजेल इकडं.
बघावं लागल मग.
ते नवरदेवा लय नाही, ते नवरदेवाचे लोक. क लई पॉश म्हणे! मग त्यांना त्यात पुड्या पाहिजे, म्हणे. असं त्या बाबांनी सांगितलं बाई आम्हाला. हम्म-हम्म, ते पण बघून घ्या. थोडंसं चौकशी करून घ्या. अजून काय-काय लागतं, ते बी बघू. आपण एकखटी एखाद दिवशी जाऊ आणि घेऊन येऊ. आज येणार रे माझा भाऊ मग त्याला घेऊन मग आपण जाऊ. आज तर काही जमणार म, उद्या मग जाऊ आपण सकाळी. भरून जाऊ मग आपण नाही का?
हॅलो. हा, ना.
हा, मग तेच म्हणलं तू हा. तेच म्हणलं, विचारावं तुम्हाला. काय म्हणता काही नाही?
बरं-बरं, चालेल ना. काही विषय नाही, या मग, हो नक्की.
हां, आणि ते चौरंगपाठ बी घ्यायचं आहे, आ, अं हॅलो, हां. ते चौरंग पाठ घेऊन टाकू म्हटलं अजून काय ते देवाचे भांडे, सगळं घेऊन टाकू. टाकू म्हटलं. आणि त्या नवरीला काही कन्यादानाला बी लागत का भांडी?
आपला काय संबंध? ते नवरीच्या आई -वडील करतील ना.
कोण?
आपल्याकडे मुलगी आहे ना, ती कोण बी घ्या तुम्हांला चांदीचं घ्यायचं का. पितळाचं घ्यायचं, ते तुम्ही बघा. तांब
तांब्याच.
तांब्याचा घेऊन टाका मगं, ताट, वाटी, परत ग्लास हा, देवाची भांडी घेऊन टाका, तिला कामात येतील असं.
हा, मगं तिथे सत्यनारायणला लागत ना तिथं? ते सगळं भांडे घ्यावं लागेल आपल्याला ना?
हां-हां.
हम्म, मग ते बी घेऊन घेऊ, आणि लग्नाचे भी भांडे घेऊन घेऊ दोन डब्बे, कायताव पेले-बिले सगळे घेऊन टाकू मग आपण, नाही का?
हां, चालेल ना?
हम्म, त्याच्यासाठी तुम्हाला फोन केला. म्हटलं, काय-काय लागतं. एक यादी बनवू आणि मगं सगळं एक खट्टी घेऊन येऊ म्हटलं.
चांगलाय, चांगलाय.
कारण की, एक तारखेला लग्न आहे ना.
हां.
मंग लवकरच तयारी करावं लागंल आता आपल्याला, काही जास्त दिवस नाही राहिलेय आपल्याकडं.
बरं, बरं ठीक आहे ना चाललं.
एकाच दिवशी, दोन दिवसात सगळं करून घेऊ मगं आपण नाही का?
हा
हां, बरं तेच म्हणलं तुम्हाला सांगावं नाही का.
सांगून चाललं, तुम्ही कळवा तसं करू आपण सगळं.
हां काय म्हणता अजून?
काही नाही बाई, आंघोळ पाणी कराले आत आता जावं कामधंद्याला लागायचं आहे. मंदिरात जायचं हो, मंदिरात जाणंच नाही हु राहिलं बाहेर. अहो, पाऊसच एवढा चालू ये.
हां... अहो, त्या समोरच्या बाईला म्हटलं ते समोर घर आहे भाड्याने घ्या म्हटलं, तर नाही म्हणून राहिली ती ताई.
नाही ग बाई तिथं, ऐकण्यात आलंय भुतबितं असता, कशाला राहती काय माहितं.
अहो, चांगलं घर आहे ते तीन हजार रुपयात भाड देऊ राहिले. त्यांचे सगळे भांडी बिंडे वापरा म्हटलं ओ टाक्या भी वापरा म्हणता ये त्या ताई. पण ही ऐकत नाहीय.
नको बाई तुम्हांला राहायचं का रहा, काही प्रॉब्लेम नाही.
नाही हो आम्हांला नाही यांना पाहिलं होतं म्हणून मी सांगितलं होतं, पण ते ऐकानाच काय कराव?.
अच्छा, अच्छा, नको बाई आपल्याला नाही राहायचं.
हां, अहो ते तिकडं ना त्या टाक्या चोरीला जाऊ राहिल्या बरं का हो सिनटेकच्या.
आईवडिलां आपल्या नाही ना.
नाही, नाही आपल्या नाही ते तिकडं दुसऱ्या साईडला.
हां जाऊ द्या मगं आपल्याला काय करायचं.
नाही-नाही तुम्हांला सांगितलं, तुमची जर रिकामी- बिकामी राहिले ना तर, ते लोक घेऊन जातील बरं का. लक्ष ठेवा, हा काय म्हणता अजून?
तेच ना काही नाही बाई. हेच बघा कामं येऊ नई राहिले कामाची लाईन लावायची ये. काय कामं नाही, काय नाही. हो....